हो
हा, कुठ हायस रे
मी बघ घरात आहे
घरात आहेस व्हय ते नाही काय नाही म्हणलो इथ ना माग काय काय घालतोस तु तुला एवढ सगळंश येतय म्हण म्हणलो
मला अस एवढ सगळ येतय म्हणजे काय काय केलत हे काय ते सांग तोय तुला
हां
त्याला काय विषय नाय काय नाही पहिला मनाय गेलास तर आपली दहावीपर्यंत आहे तसच केली दहावी आपली
हेच्यात ना का एस एस सी होता का सी बीएस सी होता कुठला पॅटर्न
आम्हाला एस सी सी होता हम्म त्यात ना गेलीत पहिल्यांदा म्हणलास तर मी होतो याला आपल सेमीला
हां माझ पण मग तेच झालय सेमी झालय पाचवी पासन
हम्म, खन नाही मी सोडल नंतर सेमी त्यांनी
का रे
हा वा, मला व कंटाळ याय लागला आणि त्यात ते जरा सायन्स मला लयच आवघड पडायला लागल
हा झालय म मला मला उलट मग बऱ्यापैकी गेल
हम्म हम्म मग तिथ त्याच मी मराठीमध्ये कन्व्हर्ट करून घेतल त्यानंतर काय मग दहावी मराठीत न च झाली माझी
हां
दहावीचे काय तु क्लास ला होतास कुठ
नाही आज पर्यंत एक बी क्लास कराय नाही
हम्म, मी एक होतो क्लास ला आमच्या इथ मोठा होता क्लास म्हणजे बेंचतेन फळाबिळा असा प्राॅपर क्लास होता रे मोठ्ठा क्लास असतात तस
हां, तस
तिथली जरा एक मॅडम जर अशी खडुस होती म्हणजे काय विषय व्हायचा
ह
अशी ती काय करायची जी पोरं शांत बसत्यात आणि जी पोर दंगा करत्यात- ह्या सगळ्यां एक सारख सांगायची आणि एक दिवस अस करत करत ती आली माझ्यावर काय, आणि मी बसलोय क्लासमध्ये वरती, खाली बस बसून आमच्या घरतल्याना फोन लावल्या, आणि म्हणत्या
मी काय, मी आता त्या हिच्या् बाकीच्या सरांसाठी समज अभ्यासु पोरगं हाय काय, अभ्यास म्हणजे अस अस पण नाही की, जास्त अभ्यास करतय, अभ्यासच करत नाही, नाही सरांना पिडतय असं नाही, मी आपलं पहिल्या दोन लाईनीत हुतो
हां.
तेवढंच जायचं करायचं. हिला काय माहित नाही, मी कोण आहे काय हाय, हे आप आपले फोन लावल्या आमच्या घरात मणत्या तुमच पोरगं क्लासमध्ये दंगा करतय
हां,
सरांना पाय तसं बोलतेय
हां,
क्लास शिकवत असलं तर क्लासमध्ये दंगा करून क्लासच लक्ष विचलित करते, काय मम्मी म्हणली हे असं शक्यच नाही. मला माहिती ये, गॅरंटी ते असं करणार नाही, हा. दंगा करते ठीक हाय, सरांना उलंट बोलतंय क्लासच विचलित करते, नीट ऐकत नाही हे जरा लैच होते, मग हिच जरा असं बोलणं हे झालं अडका लागलं. अ का आलं नाही इथं चालणार नाही, नाही तर काय करता इथं जास्त ओरडत्यात रे परत घरातली.
हम्म, ते बी ये.
आपण काय बघायला जाईत नाय, मॅडम सांगतात तीच बरोबर आहे, हम्म, म अशी-अशी बोलत, बोलत, बोलत, बोलत त्या पिढीनं आता काय करणार? लैई पण खोटं बोलून चालणार नाही, म फोन ठेवली. ते असलं आमचा क्लासचा एक मुलगा काय करू सांग?
असं ये, कितवीत?
दहावीत.
दहावीत व्हय
आणि हे कव्हा करायल्या माहिती आहे, का असं पुढच्या महिन्यात परीक्षा ये आमच्या घरातल्याना फिरवा फुलवाले असं सांगून म
हा, हाजा एक -एक असत्या ते टार्गेट करत्यात मुद्दाम.
अरे होईकी क सगळ्याच पोरांचं सांगतं तुही त्याचं आता असं कसं असू शक ते सांग?
ह म नाय
टार्गेट करायची पण एक पद्धत असते ओ, प्लॅन करायच तर अरे ते, ते तुला वाटते रे, ते तुला करत नाही टार्गेट
काय माहित आता, ते आपल्या पण एड वरन तर वाटतील ओ
हम्, नाही करत चला आता. अरे आज किती दिवसानंतर त्या मॅडमला दिसलू, म्हणत्या आलासा व्हय रै.
हे,
तुझ्या मित्रासाठी आलास का असं म्हणत्या, नाही म्हणलो आलंतो. परवा पण आपल्या हे लेक्चरला बसलो, पायथानंच्या
हां
तेी विचार लागले लेक्चर झाले आलायसा का म्हणून लवकर आला असा कुठं गायब होता. आणि त्याच्या आधी आम्हाला हजेरी दिल्या काय त्यािना लिहायला
हा
मित्र म्हण ते लाव हजरी. सगळ्या आधीची शण्या चौदा दिवसाची हजरीे नाही का त्यात ह्यो म्हणते लाव ती बघत नाही. आणि पेढ्याला हजरी ने दिली बघाला लागल जुनी लावल्या का नाही.
हा
नशिब शान्या लावली नव्हती आम्ही जुनी हजेरी.
अवघड आहे मी माझ्यात आता जाऊन लावाय पाहिजे तीन दिवसाच तर लावायलाच पाहिजे.
हे बघ चार दिवस आलेले पा आठ दिवस आलेले आले त्यातले समजे मध्ये मध्ये एक दोन दिवस नाहीस तिथं तू वाढवली चालतेस रे ते बघत नाही.
होयच की.
मग एक सारखं तुझा कॉलम रिकामा आहे हे जण बघितली आहे आणि मध्ये जर सगळं लिहिलेलं दिसलं तर ते ओरडणार नाही.
होय तेच की एकेकांच तर पूर्ण रिकाम आहेत आणि पुढं बी रिकाम राहतील काय
हम्म ते आता ते सांगा ना आता सांगा आता तुची आला मला काय त्यांना रा
मी विषय बंदी केलाय त्यांचा
हम्म मग काय आता त्या दहावी झाली दहावी झाल्यानंतर
हा.
मी टायपिंगचा क्लास केला.
केलायस होय
हा तीस मराठी आणि तीसच इंग्लिशच केलं. इंग्लिशच त्यानंतर मग त्यावरून मी हेचा पण केला एम एस सी आय टी
हां.
तेचा क्लास केला तिथली मॅडम तर तेज्या हून शानी ती काय अशी ह्याच्या नव्हती सोड पण तिलाच अर्द्या निम्या गोष्टी येत नव्हत्या. क्लासला मी तिथे गेलो कारण क्लास जुना हाय फेमस हाय. लई जन म्हणालतीत चांगला हाय चांगला हाय तर तिथ गेलाय ही कंडिशन.
हम्म, नाय आता मी पण तसं गेलतो कणी त्रिप्प
हम्म
त्याला पूर्ण महिनाभर त्यो नुसता हेच शिकता इथे कुठला असतय ते किवर्ड आपण टाईप करतोय ते हे जरी अ ए एस डीफ तेन आणि कंड परतल एल एफ ते अस
अरे ते किवर्ड नव्हत ते टायपिंग शिकवत होता तो
हां मग तेच की ती क कीबोर्ड चुकून निघल तेढं कीबोर्ड वरच ते बटन सांगा
हा ते पहिल्या ते शिकवतात मधली ओळ, मग मधल्या ओळी पसन वरची ओळ आणि मग खालची ओळ शिकवत्यात हे टायपिंग होय, मराठीच टायपिंग किनय एक शब्दावर दोन शब्द असत्यात शि फ्ट दाबून एक शब्द टाईप होतय आणि विदाउट शिफ्टचा एक शब्द टाईप होतय.
मराठीच नाही कराय, मी मग ते असं हे करायला लागलं मी काय केलं, ते व्यवस्थित शिकवणारे मग सोडूनच दिलं मी, किती फी होती तेजी पाच हजार होती. दोन हजार मग तसंच पाण्यातच गेले ते. सोडूनच दिला मी ती क्लास, मग दुसऱ्या एक होता इथं, सारथी, सारथी म्हणून सारथी कंड होता.
बरं!
ते फ्री मध्ये होतं सोड, ते म्हणजे फ्री मध्ये म्हणजे दोन हजार रुपये भरायचं होत.
हा!
आणि तुझं, आता पास झालास का नाय, ते दोन हजार रुपये परत मिळणार.
बरं!
असं होतं! मग, मित्रांनच लावलं आणि ते जा आणि माझा टायमिंग तर जुळायं पाहिजे. ते एकदा त्याची फर्स्ट शिफ्ट, तर एकदा सेकंड शिफ्ट. आणि क्लास होता सकाळचा.
हम्म!
मग काय, मग त्याबरोबर लावलच नाही. त्यो बरोबर वर्ष झालं अजून त्यो तेच करत तूय. आता पुढच्या बॅचला त्याला परत बशीवतील.
माझ्या मित्रांन तर केलायं गावाकडं आणि अजून सर्टिफिकेट घेऊन आलेला नाही.
हा, ते,
हे असली आपली मित्र!
आम्हाला ते, ते म्हणजे कम्प्युटर ते जा तेन क्लास आम्हाला हे ह्याच्यात झाल्यात. कुठं प पनवेलमध्ये झालेत क्लास तेज, त्या ह्याच्यात होयं! तिथं तेन सर्टिफिकेट दिल्यात आम्हाला ऑनलाईन.
बरं!
म असं हाय!
हा, हा! हा, आवा आवाज हॅलो!
हॅलो!
हा! आता येतोय की,
हा ना! आओ काय त रेंजच एवढी नाही. तुमच्या इथं कुठला हे हाया? टॉवर कुठला आहे तिथं? काय?
आमच्या इथं माझा जिओचा हाय, त्यामुळं मला तिथं रेंज हाय. हित हाईत सगळं टॉवर
हा! ते आता हे करणार आहेत. आता कसं फायजी हा! फायजी बनवलं की, आपण नाही आणि पाहिजे तेवढं वापरा येतेयं आपल्याला.
मला पण झालंय, झालंय ती एकेकांचं.
हा तेच बंद झालं काय?
आपली आपली दोन हसपॉट नेहमीची.
हा.
त्यांचं बंद झालं की ते.
झालं होय. म अवघड आहे आता. मग ते काय काम कराय पाहिजे. हे कराय पाहिजे रे मग कम्प्युटरला जोडायचं असलं तर मग आपली केबल नसते या. तीच तीच लावाय पाहिजे आणि ते युएसबी थ्रेट थ्रेटनिंग का कायतरी ऑप्शन आहे कि त्यात. ते मोबाईलच डायरेक्ट नेट जातंय कम्प्युटरला. नाही तर पीसे लॅपटॉपला ते ते ऑन करायला पाहिजे म्हणजे काही भीत नाही मला वाटते.
अरे ते झालं तेचं मोबाईल वरन काय घ्यायचं असलं तर मग त्या मोबाईलवर डाउनलोड करून मग आपल्या मोबाईलला परत शेअर करायला पाहिजे आत्ता.
हां ते तसच करायला पाहिजे पर्याय नाही मी तसच करतोय मग. कारण माझ्या फोनला कुठं माझं फोरजी आहे आणि ते हेवीेत नाही ना. डाउनलोड स्पीड पण वाडत नाही. एवढा परफॉर्मन्स चांगला नाही फोनचा त्यामु मण मित्राच्या फोन मध्ये मारतो डाउनलोड. आणि मग माझ्या ह्याला लॅपटॉपला डायरेक्ट पाठवतय.
मग कॉलेजमध्ये हिजा का लॅपटॉप घेत नाहीस तू.
कसलं. त्याच पासवर्ड पासवर्ड माहित कोणाला हय
अरे त्या हॉ स्पॉटवर डबल क्लिक केलास की ते ओपन होते की पासपर्ट तचा.
असा आहे होय मेन ते आात तिथं तो घेऊन का उपयोग नाही अरे मेन कुठला पाहिजे तुला. स्टडी रूम मधला पाहिजे.
अरे तो नव तू वरती लॅबमध्ये बसतीस वर वापरायचं आणि नाही रेंज आणि कमी असते फुल रेंज देते मी बघतो की.
असा आहे होय हम्म तो घ्याय पाहिजे नाहीतर पण स्टडरूम ला मेन आहे रे तिथं तिथं कुठला मिळणार.
देव जरा मिळणं तुला अवघड आहे रे.
हा त्याचा पासवर्ड होता माहिती ते बद्दल ला देणे आता परत.
बरोबर चालते जरा एक थांब जरा पाच मिनिटात करते फोन यालाय.
हा चालतय.